हॅलो हॅलो हॅलो येतोय आवाज? येतोय आवाज? हॅलो हा कुठून बोलतायत? मला तुमचा आवाज क्लिअर नाही येतेय हॅलो हॅलो
हॅलो
हा बोला आता येतोय आवाज? हा येतोय हो हो तुम्ही कुठून बोलताय?
काय करता म्हटल?
काय नाही झोक्यावर बसलीय छान मस्त जेवण जस्ट झालं तुमच? तुम्ही काय करता?
मी पण ब्लाउज शिवते
अच्छा तुम्ही कुठले?
ऍड्रेस नाही सांगती
अच्छा बरं ओके अं तुमचं हे काय म्हणतात अं.. ब्लाऊज अं तुम्ही किंवा किती वर्षापासून करतात? या फिल्डमध्ये
मी भरपूर वर्षापासून म्हणजे दहा एक वर्ष झाले तेव्हापसनं
हो का
हं म्हणजे क्लास झालेला होता पण शिवत नव्हते आत्ता शिवायला लागेल अगोदर शेतीच काम येते त्या त्यामुळे
हो का अच्छा मग शेत ती चांगली म्हणजे पा-पाणी असेल शेतीला तुमच्या
हो द्राक्ष ना खाल्ली.
हम्म हम्म अरे वा द्राक्ष म तुम्हाला शेती पण चांगली येत असेल?
हो शेती येती.
हा हा अच्छा अजून तुमच्याकडे कोणते मी आज मुगाची उसळ बनवली आणि काय म्हणतात अ ते काळी उडीत असते ना त्याची भा त्याची भाजी बनवलेली येय. आमटी हा मला आवडते ती काळी तुमच्याकडे काय अं अं म बनवतात म्हणजे मोस्टली काय असत?
शेतात जेवणात व्हेजच असत नॉन व्हेजने खात आम्ही.
हो का अच्छा अच्छा. अ मग अंडे वगैरे काहीच नाही?
नाई व्हेज फक्त नॉर्मल नॉनव्हेज हा विषयच नाई अंडी नाई काहीच हो.
हम्म हम्म मग सगळ्यात जास्त
पालेभाज्या जास्त.
हम्म हम्म.
हम्म डाळी वगैरे सगळं म्हणजे
हुं. हम्म मग डा अ डाळींमध्ये सगळ्यात जास्त कोणती डाळ आ
मुगदाळ.
मुगडाळ त्याचा वापर जास्त असतो हूं. हो हो हिरवी.
हा ती.
हा हा.
शेतातली असते ना मग ती
छेतामध्ये येते का अच्छा मग चांगलं आहे ना मग घरच्या घरी तुमच चांगलं म्हणजे तिथलाच भाजीपावला पण ती तलाच येत असणार आणि मग तुम्ही ते फवारे वगैरे काहीच मारत नसणार द्राक्षावरती वगरे मग
नाही फवारांशिवाय द्राक्ष येत नाई.
नाई फवने तर मारायलाच लागते द्राक्षावर पण हे जे अ आहे खत व गरे मग तुम्ही तुम्ही खत तुमचे गाई म्हशी असतील मग?
होय काय विकत घेतले जातं गाई
हो का. अच्छा आणि मग दूध वेगरे? हो का अरे वा छान हाय ना म एकदमच मस्त म. मग तुम्हाला भेसळ काहीच मिळत नसणार बाहेरून हम्म. सगळं घरचं त्याच्यामुळे काही नाई आणि मग तुम्ही ते काळा मसाला वेगरे मिरची
ते सर्व घरी बनवतो आम्ही. विकत हा विषय नाई हो.
हम्म तुमच्या तुमचं खेडे गावाते का शहरे गाव ये?
खेडेगावामध्ये राहतो आम्ही.
अच्छा मग साधारणतः तुमची अं काय म्हणतात गावाची लोकसंख्या किती असणार?
हम् थोडी कमीच असणार, आमच्या वाली तरी असेल वीस पंचवीस जा अस सफ
अच्छा म्हणजे बाजारपेठ तुमच तिथल्या तिथ सगळ वि मोकळ होतात मग तुमच आठवड्यात बाजार केव्हा भरतो?
आमच आठवड्याचा बाजार गुरुवारी भरतो.
गुरुवारी असतो. अच्छा मग आजूबाजूच्या गावामध्ये येतात का तुमच्या गावातलेच असतात मोस्टली?
आजूबाजूचे पण असता. हो आजूबाजूच्या शेतकरी.
मग तुमच्या रानभाज्या वगैरे मिळत असतील तुमच्या इथं.
हो हो सर्व.
हा हा.
अशी तांडुक्याची भाजी असते.
हा हा
माहित असेल ना तुम्हाला?
हो माहिती आहे ना तांदूळ क्याची भाजी अ बरस अ आदिवासी पाड्यामधले लोकं पण विकायला येत असतील मग तुमच्या इकडे?
हो. जास्त करून आमच्याकडे म्हणजे अश रा हे रेट मध्ये आमच्याकडे कमच असत शेतकऱ्याकडून कोणी का ना कमीच घेत असत.
हा शेतकऱ्याकडन शेतकऱ्याची मरमरच आहे बिचाऱ्याची. जरी पाऊस पडो न पडो बिचऱ्याला ते करावंच लागत. मोकळं व्हाव लागत शेतकऱ्याच्या सगळ्यात जास्त तुमच्याकडे पाऊस चालू आहे की नाही आता?
नाही सध्या नाहीये, तुमच्याकडे?
आमच्याकडे पण नाहीये पाणी.
दोन दिवसापूर्वी झाला, आता ऊन ये.
हम्म हम्म.
तुम्ही हि आमटी कशी बनवता? ओडद्याच्या डाळीची
उडदाच्या डाळीची आमटी, पहिल्यांदा उडजाची डाळ थोडी शिजून घेतो अशी. अ शिजवली इत मस्त तिला असं हिरवी मिरचीची फोडणी देतो. अस कांदा वगैरे चिरून घेतो. टोमॅटो, कांदा मग तिला फोड हो त्याला फोडणी देतो पण आपले खडे मसाले नाही वापरत तिला. अस थोडस क्रश करून घेतो, त्या डाळीला हो मसाला हाव टाकतो ना. हिरवी मिरचीची फोडणीची ह हिरवी मिरची थोडीशी लाल मिरची टाकतो आणि म त्याच्यामध्ये ते तिखट छान लागते ते असे आणि मिठाच प्रमाण पण छान चांगलं पाहिजे मी कोथंबीर टोमॅटो वगैरे परतून घेतो मग त्याच्यामध्ये ती डाळ थोडी घोटून घेतो आणि मग त्याच्यात टाकतो कडीीपत्ता वगैरे असं सगळं टाकून आपण जसे नॉर्मल फोडने देतो तस
लसणाची पोडणीेतेतो त्याप्रमाणेच सुरूवट
हो असं
ट्राय करायला लागेल छान आहे रेसिपी
तुम् तुम्ही ह्याच पद्धतीने बनवत असतील ना
आम्ही त्यात काहीच कांदा वगैरे काहीच टाकत नाही आम्ही फक्त त्याला एकदम साधं बनवतो
असं अच्छा खातच नाही का म्हणजे
खातो
हम् हम् अच्छा मला ठेचा पण छान वाटत हिरवी मिरचीचा ठेचा असतो
हो त्याच्यासोबत
तुम्ही स्वयंपाक चुलीवरती बनवता का गॅस वरती बनवता
गॅसवर पण चुलीवर दोन्हीवर पण गॅस महाग असल्यामुळे चुलीवरती जास्त करतो त्यांच्याकडे
तुम्ही खिचडी कशा पद्धतीने बनवता तांदूळ कोणते अ तांदूळ कोणते वापरतात असं
आमच्याकडे इंद्रायणी बांधव असते
आणि इंद्रायणी तांदळाला पाणी पण कमी लागतं
हो पाणी कमी लागतं त्याला
हम्म आणि हम्म अच्छा
आम्ही वेजिटेबल टाकूनच बनवतो मुलांना विचारूनच काहीतरी नाही कुकरमध्येच
कुकरमध्ये पण छान होता आणि मग बाकीच्या वेळेस जर सगळ्यात जास्त वापर चुलीचा होतो
गॅस पेक्षा चुलीचा वापर जास्त होतो
अच्छा
गॅस टाकी कमीत कमी मला पाच सहा महिने जाते
म्हणजे पाच सहा महिने जाते अरे बापरे तुम्हाला पर्याय आहे उपलब्ध नाही कि जर गॅस नसेल तर चुलीवरती तुम्ही करू शकता ते
शकतो आम्हाला काही टेन्शन नाही कारण दोन्ही ऑप्शन आहे
हा मग तुम्हाला चांगलं आहे ना काय म्हणतात तुमच्याकडे गाई म्हशी आहे गाई म्हशी असतील तर तुम्ही गौर्या वगैरे पण तुमच्याकडे असतील तुमच्याकडे अवेलेबल होत असतील ना
उन्हाळ्यामध्ये असताना
हम्म हम्म
पाऊस पडायला लागलं की मग ते उपयोगी येत
हा हा आणि मग तुमच्याकडे ते तुमच्याकडे ते गोठा ते सगळं असेल ना मग
बनवलेलं आहे ना काही साठी
आणि त्यांचं खत तुम्ही शेतात टाकता का ते विकून टाकतात
नाही-नाही आम्हाला घरीच लागत शेतामध्येच टाकायला बागेत
हा शेतामध्ये लागत बरोबर हे आणि तुम्ही तुमची शेती आहे. त्याच्या मध्ये तुम्ही द्रा- द्राक्षाचे उत्पन्न घेता त्यावेळेस फक्त द्राक्ष च असतात मध्ये आंतर शेती केली जाते
तु राक्ष काढताय
अच्छा द्राक्षाच उत्पन्न किती दिवसातु निघत
वर्षात न! या्या वर्षी आलं तर पुढच्या वर्षी हो
ह् ह म तुमच्याकडे गाईचं प्रमाण जास्त आहे का म्हशींच
आमच्याकडे गाईचं प्रमाण जास्त म्हणजे, पण प्रत्येक शेतकरी एक गाय ठेवतोच
अच्छा जर्शी गाय का आपली गा-गावराण.
जर्शी-गवरान, जशी असली तर हो दोन्ही पण कोणी डेअरीला नेत कोणी घरीच अस
हम्म-हम् बरं, ठीक ए तुम्हाला वाटेल तेव्हा मला कॉल करा अम अगोदर याला अक करून घ्या वाटलं, ओके ठीक ए चालेल हम्.
रोज तेच ए कि दुसरे